हॅलो.
हां बोला?
हा, चिकन राईस खाया येणार का?
अगं बाई, लवकर.
लवकर बाळ जरा आजारी पडलंय. हो, त्याला चिकन राईस मागालेला सकाळी.
ह, हा
हम्, मग ते घेऊन आल्यात
कोणीकडे गेलत म
बाहेर गेल्यालीत तेल आणायला हिज्यात. म्हणजे मशीनमध्ये तेल घालायचं होतं. पाणी पाजायं हेला रोपंला, मग ते गेलेत ते घेऊन आलीत.
हां हां.
येणारा, खायाला.
खावा खावा नॉनव्हेज आम्हाला आवडतं की, चिकन राईस, नूडल्स. शी इज द मोस्ट इम्पॉर्टंट, लाईफमध्ये.
सेम टू यू.
ह.
बाकी काय नसलं तरी चालेल खरं शी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट
हा, मला पण तेच लागतंय सारखं, सारखं
ह, ह दाखवलं नाहीत म त्याला
दाखवलं की, दाखवलं. उलट्या करायलाय सकाळपासून. अ सकाळी उठल्यावर चहा-दूध पिल्यावर उलटी केली आणि वर ती जाऊबाईंच्याकडे गेल्यावर वरच्या- वरती तिथं गेल्यावर काय आणि खालं वाडत तिथं आणि दोघा तिघांच्या अंगावरने उलटी केली. तिथनं आला भात खाला आणि उलटी केली. काय खालीला सोषणा झालेय पोटात.
अय्यो, म दाखवून, दाखवून. हा, कधी गेलता मग?
कधी म्हणजे एकदा आम्ही आम औषध तेला आधी पंधरा दिवस झालं तसच व्हीट नाही मग ते औषध आण लेली होती आमची मग ते डॉक्टरांना फोन केला
हा बर
मग ते भावाला आमच्या सांगितले की डॉक्टर आहेत का बघ म्हणून आणि फोन केला मग त्यासनी सांगितलं की असं असं झाले आणि औषध आहेत मग नाव वाचून सांगितलं बॉटल वरलं की म्हणजे असंं अस हाय आणि ते औषध घालावं काय ब चालते औषध ते फक्त एक्सपायर तपासा तर आठ दिवसात दिलेलं होतं ते औषध
आ
मग ते हे केलं घातलं मग जरा आता कमी आहे मग चिकन राईस मागालता मग ति ते ला नाही गेल्या. पेट्रोल आनाय गेलं, आणलय, त्याच्या बाबन.
काल अचानक काय खाल्लं पण नव्हतं आधी जरासा भडंग खालता.
हा.
आणि जरा एका मुलग्याचा वाढदिवस हो आम्ही तिथे गेलतो आणि तिथं एक केळ खालतो फक्त तिला केळ खूप आवडतं. आणि ते केळ खालत ते न आणि केळ पण खाल्ल त्यावर अर्धा तास तो खेळला. खेळल्यानंतर घरात आला, घ नाही. तिथच होता, खेळला खेळला आणि हिला काय झालं काय कळाय मार्ग नाही बा कर्यान डोक्यावर पडला मग हेला उच नाही नाही हेला उचलला आणि परत हे खेळायला लागला मग खाली बशिवला तर आणि पडला तो बसनासनसच नीट पाट पाट पाट नुस्ता डोक्यावरच पडाय लागला आणि मान लहान मुलं कशी मान धरल्या, मान धरत नाही त्यावेळी मान पाठीमागं टाकतात.
हां हां.
तसा तो मान माग टाका लागला. मग घरी घेऊन आलो तर खूप खूप रडायच लागला फक्त नुसता रडता.
हां.
काय खेळाय दिलं की खेळत नव्हता काय नाही नुस्ता रडता. आणि जरा अस उपडी घातलो पायावर जरा मानाला हात लावले मग ते आमच्या पलीकडले सासरे आलेत आणि म्हंटले मान चोळू नकोस सरळ धर त्याला. सरळ धरल्यानंतर जे त्याला उलट्या झाल्या कने मग त्याला जरा असं बरं वाटल पण अशक्तपणा खूप आला आहे त्याला.
जरा साखर पाणी द्याय नाहीसा, दाखवलं नाहीसा.
दाखवलं म्हणजे काल रात्री दाखवायला जाणार होतो. पण डॉक्टर बाहेर गेल्यात आणि आस सकाळी जाणार होतो पण, आज जरा रोपणची रोपा चालू आहेत आमच्या. म्हणून ती रोप पकड गेली आहेत. मग बघू संध्या काळी दाखवून यायचं.
हम्म.
साखर पाणी तो पिना झाला आहे, त्याला गोड आवडत
का उलटी करालाय का-
होय होय, साखर पाणी घाठलं की उलटी आणि थोडा वेळ म्हणजे खेळतो पण, आणि जरास ने थोडा वेळ झालं की असं म्हणजे माणसासनी चक्कर आल्याव कस ती पडत्यात, तसं तो पडा लागलाय.
हम्म हम्म.
त्याला ते लोड झाला आणि तेत कसं झालं, परवा दिवशी वाढदिवस झाला आणि सोम म्हणजे काल काल कणी आवर, ह्यो सकाळी उठला माझ्या बरोबर.
हम्म.
सहा वाजता.
हम्म.
न मी आणि परत त्याला झोपवला. मग तो ह्यो उठला आठ वाजता. आठ वाजल्यापासन दोन वाजेस तोवर म्हणजे खेळला. आणि दोन वास ता जे झोप, म्हणजे मी पण आवरलं आणि त्याच्यासोबत झोपलो.
हा.
आणि दोन वाजता आम्ही दोघं झोपलेलो, मि उठलो पाच वाज ता आणि ह्यो उठला सहा वाजता ओ ही जी काही पूर्ण, पचनक्रियाच झाली नाही.
हा हा.
आणि तेन त्यामुळे त्याला खूप त्रास झाला काल.
मग ते आता दाखवून या रात्री जरा जाऊन, डॉक्टरसनी फोन करा आल्यात का बघा पण जरा शेतातल काम ठेवून जाया पाहिजे होत बाळ हाय शेवटी
ते कस कोण बाकीचे नाहीत ना तीच आहे फक्त घरची, मग ते अ- म्हणजे सासऱ्यासनी ट्री रोटर चालवता येत नाही. आहे आहे कमी आहे की, उलट्या हे कमी आहे.
म्हणजे फक्त एक कन्फर्म करून यायचाय.
हा फक्त आशक्तपणा जरा भरपूर आहे. म काय? अशक्तपणासाठी म्हणजे आपल्यालाच कसं एक उलटी झाली की आपण किती वेंढलं - तो म आपण एक आपण एक इंजेक्शन क करून येत
तसच आपल्याला सोसत नाय बाळाला तर त्याचा तर जीव केवढा.
हा आपण इंजेक्शन घेतो नाय तर आपली बेपी तरी लो असते आहे.
हम्म हम्म.
त्यामुळ सगळं जरा चेक करून यायचं.
चालतय की
बीपी वगैरे बघून अशक्तपणा असला तर जरा कायतरी एनर्जीच औषध घेऊन यायचं. विचारून.
हा हा.
आणि काय विचारलं कणय त्याला बाळ काय होतंय तर पोटाला हात लावतो.
होय.
होय होय. पोटाला हात लावतो शान खूप शान आहे.
म तुमच्या दिदींना कॉल केलता का कॉल करायलात म्हंटलात ना.
होय होय केलता.
तुमच्या नंदू बाईस नी
होय केलता त्या आजारी आहेत त्या आज डॉक्टरांना गेल्या आहेत. किती दिवस झाला आम्ही सांगतोय जाऊन या दाखवून जाऊन या दाखवून म्हणून पण त्या गेल्या नव्हत्या पण आज त्या गेल्या आहेत. ते सांगण्यासाठी तिनी कॉल केला होता.
हा हा.
अश झाहल.
म म्हटलं त्यांना ठेवतो की कॉल चालू आहेत म्हणून माझं कार्या ऍप वर
हूं हम्म
मग त्या पण दवाखाने आहेत रिपोर्ट आले नाहीत म्हणून चेक करत होय होय. म ते रिपोर्ट दाखवून सरांना येणार.
हम्म चालतय कं म आता बाळाला कमी आहे ना.
आहे आहे झोपला आहे.
जरा असं म्हणजे अस शांत वातावरणात झोपवा जरा फॅन लावा लाईट असेल तर
अ फोन लावला आहे.
हा जास्त म्हणजे असं दंगा त्याच्या पुढ्यात करू नका म्हणजे जरा निवांत झोपू दे. रिलॅक्स होऊ दे जरा
होय.
काय म आणि
का नाही निवांत काय पाऊस नाही त्यामुळे काय कामच नाही ना.
होय पावसामुळ सगळ्यांची कामं तटली आहेत हात - आता रोपा लावाय रोपा लाव होय होय आमची विहीर आहे त्यातलं थोडं पाणी होय थोडं पाणी हे करून पायपा जोडून लावत आहेत पण संपूर्ण तरवा आलेत पण आता पाऊस नाही आहे
हम् हम
हा तुमचं पण तुमचं पण सेलिब्रेशन होत झालं का
आमच्या बाळाचं सेलिब्रेशन हो हो झाले की एक नंबर झाले
हा हा
आमच्या पण बाळाच विडिओ तेन केलेलं छान केलेलं
हा
मस्त केलेलं खरं आमचं बाळ आजारी पडलं ओ ते सेलिब्रेशन झाल्यावर
तसच असतंय सेलिब्रेशन झाले की पोर आजारीच पडतात
खरं हिरो दिसता बड्डेत
ह
खर कसं जरा वेगळं वाटालं ओ त असं कॉल आलं की बाळा आजारी आहे जरा वाईट वाटलं
हा ते ते कसं माहिते काय स्वतःच पण पोर कधी स्वतःच नसत भावाच हे आपल्या रक्त च असत असं असतं ना ते हम्म ह
आपली पोरं काय आणि भावाची पोरं काय